हे मग अ काय सांगल दिसलं
कशाच?
तेच ग ते झालाय त्याचं जलवेन वाला हात्याकांड
ते त्या आंदोलनासाठी म्हणजे आंदोलनासाठी लोक आलतीत कणी ती तो डाय डायर म्हणून तवा्हाचा हे होता कोण तो नाही व्हय कोण व्हय ह्यो डायर म्हणून एक माणूस होता म्हणजे ते ग याच ब्रिटिशांचच कोणत असणार की तिथला राजा कोण तर होता वाटतं आणि तेन असं म्हणजे जेवढं ते होतीत कणी त्यांच्यावर बहिरन त्यांच्यावर हे केला गोळीबार आणि त्यात हे आपल्या ती माणसं होतीत कणी तेनी पोलिसांनी हे करायला लावलित म्हणून पोलिसांना एका हेच्यामध्ये कोंडून त्यांनी जाळ लावलीत
कुठली पोलिस होती ती ब्रिटिशची का पोलीस होती की
असं काय नाही पोलीस होती ती पोलीस होती ती ब्रिटिशांची हा ब्रिटिशांचे पण असतील सोड पण ते हा त्यावेळचे म्हटल्यावर ब्रिटिशांचीच असणार की सगळे मग ते गांधीजींना अहिंसा विरोध हिंसेच्या विरुद्ध होते त ग गांधीजी मग त्याबद्दल त्यांना वाईट वाटलेलं आणि त्यांची संख्या मोजण्यासाठी ते हंटर कमिशन पण आलत
म
मग काय मग ते गांधीजींच्याच लोकांकडनं हिंसा झाली असं मग त्यामुळे गांधीजींना अटक पण झालती खरं तिने लगेच दोन वर्षां सुटलेले दोन तीन वर्षांनी
दोन तीन वर्षांन लगेच सुटली
दोन वर्षांन काय तर सुटणार नव्हत तिने लवकर खर लवकर सुटल्यालित
दोन वर्षां लगेच सुटलीत इथ एक दिवस म्हणजे
हम् पंजाबमधील अमृतसर येथे जलियानवाला बाग हत्याकांड बागेत रवले टॅकच्या हम्म रॉले टॅक विरुद्ध संतावता पूर्व सभेसाठी जमलेल्या निशस्त्र समुद्रावर जनरल डायरने अमानुष गोळीबार करण्याचे आदेश दिले त्यामध्ये शेकडो नागरिक शहीद झाले. आई रवींद्रनाथ टागोरला सर पदवी दिलती नाही थोडू कुठे गिलती आणि गांधीजी ला केसरी केसर हिंद गांधीजीला केसर हिंद दिलती पदवी आणि रवींद्रनाथ टागोरला सर दिलती त्याने आपली उपाधी परत केलती म्हणजे पदव्या त्यांना दिलत्या ह्यामुळं केलत
मगे रवींद्रनाथ टागोर यानाच दिलाय कि सर पदवी मग आणि कुणाला दिलीया
तेच की नाईटहूड त्याला दुसरा शब्द वाटत
भारतात हीलाफत चळवळ येवढं बला काय काय हाय हे अभ्यास कराय पाहिजे बाबा अली बंधू शौकत अली आणि मोहम्मद अली खिरापत्र चळवळ होय पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांने तुर्कस्तानच्या तुलना सुलतानाचा
हम्
गांधीजींच्या नेतृत्वाखाली असर्गजवळ अधिकृतपणे केव्हा सुरू झाली एक ऑगस्ट
हा ही तवरा तावरीची घ नाहीये. हा हे आंदोलन माग घेतला आणि जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये गोळीबार केलता यांच्यावर. तिथे जमलेल्या सभेत गोळीबार केलता आणि त्याच्यावर तीच घटना चौरा चौरीची घटना त्यामुळे झालती.
मग ते मग ते गा तस वागलं ते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बाबतीत
का वागलेत?
तेला सोडवलीत का नाहीत?
त्यांनी त्यांना मारलंय फाशी दिल्या ग त्यांना.
तेच किंमत त्यां सोड त्यांची त्यांचं काय चुकीच नव्हतं तरी पण त्यांना फाशी दिल्या.
बघायला पाहिजेत ओ. त्यांनी कुठे गांधीजींनी कुठ दिल्या.
अगं पण ते दिले नाहीत की, पण त्यांच्या हातात होत त्यांच्या सुटायचं तेन सोडवायचं.
हो.
किती वेळ आल्यास?
श्याऐंशी
हम्म. इंग्रजांनी नाही कसं काय राज्य केल्यात आपल्यावर ओ?
आपल्या दे मिळाले अस त्याशिवाय तर केलं नसणार.
म्हणून केलीत.
तु गांधीजी झाली असतीस तू. मग?
डायरेक्ट इंग्रज मेला असता.
हम्म इंग्रज का एक हाय होय?
मीन म मेली असते रोज एक रोज एक. रोज एक, रोज एक.
आसं कुठं असतेय माघा रे आमला-
असे ना- त्यांनी राज्य करू देणं त्यांना काय बरोबर आहे ते- सी आर दास आणि मोतीलाल नेहरूंनी स्वराज्य स्वराज्य पक्षाची स्थापना केली. असहकार आंदोलन मागे घेण्या-
इंग्रजांना कोण पळवलं ग सुमे?
ती पळून गेली. ते हेच की आपलं अठरा सत्तावन् चा उठाव.
म.
खर स्वातंत्र्य आपल्याला एकोण काय एकोण पन्नास सत्तेचाळीस ला मिळालं. आ तर अठराशे सत्तावनचा उठाव जेव्हा चालू झाला तेव्हापासन सगळं चालू झालं म आमचं आम्हाला वेगळं हे पाहिजे.
होय.
संविधान एन
ये, संविधानचा विषय नंतर बाळ.
म तेच की एककोनिशे पन्नास पण आत्ताच
संविधान होत तव्हा, म्हणजे संविधान- च्या अगोदर. तेव्हा हे होतं इंग्रज नव्हतीत.
आगं आंबेडकर होतीत तव्हा कुठ होती?
तव्हा शाहू महाराज होतीत सुमेश. शाहू महाराज होतीत तव्हा.
मग त्यांच्या काळात पण ते सगळे असणारच आहेत की बाळ.
जेव्हा आंबेडकर लहान‌ आ
कुणाकडं मागणी केलीत त्यांनी?
जेव्हा पंतप्रधान होतेत ना ये
पूर्ण स्वराज्याची मागणी
राष्ट्रपती होते ते राजेंद्र प्रसाद तव्हा. तव्हा सगळें होतं मंत्रिमंडळ.
बरं बघूया आपण हा. थांब-थांब. सांग. सायमन कमिशन आपणं
हम्म हम्मम्. हे सांगलतीस काय मगाशी?
हम. ते लाटी काटीची सायमन हे झालत बग सायमन ते